हॅलो काय चाललंय म
काय नाय बघा केलं सगळं
हां हां हां हां जेवलो की हो आलो जनावरास्नी बाहेर घरात जनावरास्नी खाली जरा वैरण घालाय गेलोय ओ
हा
हा म आता तुमच्याकडं कशे शतामध्ये काय असतय
आमच्या वर या ह् असं जनावरासनी वैरणी करत्यात थोडी, ऊस आहे थोडा. मग असं कोणकण घराजवळ वांगी म्हणा चवाळे म्हणा असं घाला आमच्याकडे सगळी पिके पिकत्यात दोडकी म्हणा कोबीज जुना फ्लावर अस जास्त प्रमाणात काजू आंबा हायत फणस असं असतय ह
हा... पाणी प्याय बरोबर कती पले तर पले हॅलो
काय घालताय सा वैरण त्यासणी
ता -मी -त्यांना अ मक्का असला की मक्का घालतोय मक्का काय तर झाला शीजन. पाला- उ -ऊस पाला हन्ती गवत
म्ह..
म्हणतोय.
हम्म हम् आणि मग पाणी वगैरे दाखवतव
वाळक गवात असते डोंगरी गवात
आ. हा.
हा.... जनावर आहेत म्हणत्यावर - त्यांची डुटी बघाय लागत्या
हो..
हो... हो तरी एका ट मला आता वाडका असल्यामुं दोन तीन बारड तद्यात
हम्म हो साईगड.
पाऊस जरा रात्री पडल्या मुळ जरा आज गार वातावरण हाय
हम्म हम् हम तुमच्या गावाला नदी आय
नदी नाही आमच्या कड डोंगणाच्या उगळातल पाणी येतय गुळाचं
येतय वय- मग यायला वगैरे
पहिला अ तीस किलो उगळा कि ते डोंगरातन
हा- हा
हा मालवण नाही, तरी पण आमच्यापासून लांब हाय.
लांब आहे का?
होय गेलात् तुम्ही कधी मालवणला
नाही व. तिकडं ऐकून माहिताय नारळी असं बीच चांगला आहे म्हण त्यात जास्त हाय पाणी जास्त आहे. तिकडं मिळतंया.
हा हा
आम्ही पण नाय गेलेलो कधी. गोव्याला गेलतासा?
गोव्याला पण नाही कधी जायला ओ.
हा हा तिकडंच राहत
हा होय होय मालवण प गोवा कायतरी हाय.
हम्म हम्म
हम
मग काय आणि?
आणि काय मग? तुम्ही आज काय करतासा जेवणामधे?
मी आता भात भा
ताई गरगाट कसं करताय ओ पालकच्या भाजीचं.
गरगाट अ त्यात तुरीची डाळ ची डाळ शेंगदाणा परत पालकची भाजी आहे. आणि एक मिरची घालतं. आणि चटणी जरा आणि मीठ जरा हळद जरा. हम् भाजी चिरून घालते.
करताय काय?
हम कुगर्ला शि्टी मारते हम् हळद घालून एक दोन जे त्याकी गिरशजऊन येत. आणि मग रसवण चटणी मीठ तल मी देखते. त्या गरगाचा चाकवत. च्या भाजीचा बी करतेय. आणि पाली भाजीच पण करते.
हा हा आमही पण तसच करचय. आमच्याकडे माटरची भाजी म्हण काणी पांढरी जे बी असं पेरतत वैरून घालू नका सारखी त्यांना एकदा गाठली की संध्याकाळीच घालायची रवत होईत नाही जनावरांच. आं हा हा हॅलो हे आमता आज ससर यचा होत नवऱ्यांना सारखं वैरून घालत. त्या जां असत दिवसातून दोन वेळा वा
हम
घालतोय की घाल चालू दुर बी हुत नाय.
हो
यंदो
माट्याच्या बाज घराड ब हा बोला क
हा हा तेव हा ते मातीच्या भाजी ह्याने भाजी आण आणून स्वच्छ धुवायची चिरून घ्यायची. च्यामध्ये शेंगदाण घालून किंवा वटाण किंवा वरण असं घालून कनइ शिजाय ठेवायची.
हम्म
त्याच शिजताना मिठ घालायच नंतर कनी चटणी घालायची त्यात शिजायला आणि नंतर फोडणी टाकून लसुण जरा जिरं कोथिंबीर घातली कधी पुन्हा लसुण फोडणी टाकायची मस्त ते घर काढते आपण करून बघा कधीतरी तुम्ही पण
बगतो बगतो मग इथ शेती तथ अशी खेळी बाग वगैरे हम
केळीची देंड नाहीती ओ तिकडं आमच्या काजूची ची बाग आहे काजूची बिया एक आम चे आहेत चौदा पंधरा झाड आहेत
हम
त्याला काजू लागत्यात आंब्याची बाग आहेत आमच्या नाहीत पण, सासऱ्यांचेच आमच्या हा हम्म अ होय विकतोय की थोडं थोडं असतील एक ते नसतय थोडं असतय घरात खाया पुुरतं.
हा हा चालते तेवढं तर हम्म हम्म हम्म हम्म आणि ते काय तुम्ही आमटी करता? आ सुंदर बनवून मिळतय ते इथे.
हा हा नाही ते आम्ही. - तुम्ही करताय काय?
हम्म करता य की. ते कनी कुकरला शिट्टी लावायचं वल्ल असलं तर एक दोन जायचे वाळले असेल तर आदल्या दिवशी भिज घालायचं दुसऱ्या दिवशी ते शिट्टी मारायची आणि त्या तू एकदम का बारीक चिरून जरा आलं त टॅमॅटो बारीक चिरून त्याला फुडणी द्यायची कांदा कांदा, टोमॅटो, परत मिरची वगैर घालून आणि थोडस त्याच सुक चांगलं लागतंय असं पातळ करायचं म्हणल तर मग जरा त्याला शेंगदाण्याच कुट घालायचा.
हा हा.
हम्म् चवीला. ते नसेल तर मग घट केलंच- तर मग काय शेंगदाण्याच कूट घालायला लागत नाही. हाय असंच चांगल लागतय. वांग्यात म्हना, दोडक्यात म्हना शेंगदाण्याच कूट चांगलं लागतय.
हा हा.
वरून
वांग्याची भाजी, आम्ही भरीत पण कधीतरी करतोय. परत अ वांग्याची भाजी कूट घालून, लसूण घालून फोडणी देत ते
आणि घरी
भरीत काय वांग भाजून घ्यायचं पूर्ण गॅसवर काळ पडे पर्यंत. आणि तिथनं पुढं अ ते एका प्लेटमध्ये सगळं त्याच्यावरलं कवच काढून घेऊन अंग कुसकरून घ्यायचं, त्याच्यात मग का कांदा बल त्याच्यानुसार कांदा भाजून कोण घालतय तेलात, कोण तसच घालतय चटणी, मिठ कढीपत्ता हे कढीपत्ता नाही कोथिंबीर घालून कालवायचा.
हा हा.
हा हा. हा. गेल्यात मग एका मशीन पाणी पिलती एक प्यायची म्हणून दाखवायला आलतो. जेवला आता जेवून भांडकुंड केलं हा हा हा हॅलो हॅलो.
काय मग
आमच्या इकडं
हॅलो काय करतस आता हा हॅलो
हा कलाली मग जे
हॅलो
हा बोला की
आवाज येत नाही वाटतो ओ तुमजा तुमच्याकडे उपवासाला काय खात्यात?
आमच्या इथ एकादशी असेल तर वरी चा भात वाटल्यास त्याची वरी दळून आणून भाकरी करत तइ आणि डबा असल तर मिस्टरांना मग शाबू देत
हा
आणि संकष्टी अशेल तर नाही शाबू चालतय वरी वगैरे असं खाईत नाही ह्म्म सोमर आमची सोमवारी चपाती खात्यात मी काय संध्याकाळी असं उपवास सोडते आता तुमच्याइकडं.
हा हा आमच्याकडं पण दिवसभर उपवास उपवास करून संध्याकाळी उपास सोडत्यात जेवायचं